हॅलो.
हा येतोय का आवाज हॅलो?
हा हा हा आला आला.
हा बोला...
काय म्हणता.
काय नाहीय.. आजकाल कसं सगळं इंटरनेटच झालंय तसं आधीच्या काळात असं काहीच नव्हतं ना... जे म्हणजे आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपण. पौष्टाद्वारे च हा पत्र लिहायचं..
अस आणि सगळ्यात अदोघर तरी कबुतराकडे चिट्ठी ती वाठवली जायची आणि आणि त तुम्हाला माहितीय का खरोखर. कबूतर ना त द्यायला पण जायचं म्हणे कारण त्याला.. तसं शिकवलेलं असायचं
हा ना ते त्यांचं काय माहिती त्यांनी काय कसं काय शिकवलं असे. त्यांना. आणि भविष्यवाणी.. पण तो बरोबर परफेक्ट सांगतो म्हणजे कबूतर काही असतात. ना ज्योतिषी. त्यांच्याकडे असतात हा ते सांगतात.... हा पोपट पोपट हा सॉरी. पोपट.
अ पोपट.. हा पोपट असतात आणि ते सांगायचे म्हणजे मी पण कधीतरी अदोगर... अ ते बघितलेले आहे कि ते बसलेले असतात ज्यतिषी त्यांच्याकडे. पिंजऱ्यात पोपट ठेवलेला असतो तो पोपट बाहेर येतो..
हा ना आणिे पहिलेच्या काळात सगळे लोक. कस आपण आता कस मिक्सर वापरतो किंवा. पीठ वगैरे धळतो ना तस पहिल्याच्या काळामध्ये लोक-.. - कसं जात्यावर दळण दळायचे किंवा असं... मुसळ असायची ते मुसळ कि मुसळ बोलतात तिला चेचायचं... त्याच्यामध्ये काही असं म्हणजे... अ मिरची किंवा काय असेल ते चेजायचं आणि तसं मसाला वगैरे तेव्हा करायची....
ह...
तसं आपण आता कसं हा चक्कीे वगैरे निघाले त्याच्यामध्ये आपण... म तिकडे देतो दळायला पहिल्याच्या काळामध्ये अस.... म्हणजे आता आपल्याकडे लाईट वगैरे तेव्हा असं काहीच नव्हतं ना..... तेव कस सग हा सगळी ब.. बत्ती वगैरे पेटवायचं आमच्याकडे तर आधी होती..... तशी म्हणजे काचाची बत्ती.... ती होती आणि त्यामध्ये रॉकेल टाकायचा आणि अशी वात लावायची...... पेटवायचा हा हा.. मग लाईट गेली की तसच करायला लागेल जा पहिले.. तस होता आमच्याकडे आधी हा आता....
तसला मला दिवा होता ना ह तसा दिवा होता दोघ आ कस रॉकेल..... पण आता बघाला पण भेटत नाही..... त्याच्यामुळे कस हा ते जुनी झाले... म्हणजे जुनी पद्धतच म्हणता की कारण आता आता आपण मेणबत्ती लावतो.. लाईट वगैरे गेली तर अदोघर कस आहे ते.. रॉकेलचे दिवे लावायला लागायचे आणि ते काच घालून त्या पद्धतीने ते काही तिला म्हणतात घासले... काय तस ते...
आता जास्त करून मेनबत्ती... नाही बघायला मिळत बघ जो तो इन्व्हर्टर घेतो असला म्हणजे लाईट गेली तर.... तो चालू होतो.....
नाही आता इन्व्हर्टर वगैरे... तुम्ही म्हणताय ना ते कस झालं ते थोड मिडल क्लास लोक असेल... मध्यमवर्गीय कुटुंब असेल ते करतात पण जर साध्या लोकांमध्ये बघायचं गेलं तर लाईट नल तर तिथं ते मेणबत्तीच लावतात हा मेणबत्ती लावली..... कारण अचानक समजा लाईट गेली तर अ ज्यांच्याकड काही नसेल तर तो मेणबत्तीस लावणार ह मेणबत्तीस लावली जाते हा. ह. आणि आता काही छोट्या बॅटऱ्या पण निघल्यात बॅटऱ्यांवररचे हे पण असतात ना लाईट्स पण असत. ते बाबा एक तास दोन तसासाठी सुद्धा आपण चार्जिंग केले की लागू शकतो. अस पण असतात पण अदोगर उलट आोर जीवनच चांगलं होत म्हणता येईल कारण तिथं त्याच्यामध्ये लोक एवढे सगळे काम करायची चांगले
आणि अजून करतायेत हा ना माझी आजी आजोबाई म्हणजे आईचे आई वडील ते अजून एवढं म्हणजे सगली काम करतात म्हणजे वय खूप झाल त्यांच पण ते जुनी लोक आहेत ना त्यांच कस स्ट्र त मग ते अजून काम करताय. त्यांनी तर नातवंड पातवंड सगळे बघितली.
आता माझ्या मम्मीचे जे आहेत ताई वडील ते सुद्धा अजून काम करतात माझे जे आजोबा आहेत. ना अजून सुद्धा सायकल चालवतात माझे आजोबा म्हणजे जसं कि ते नातवंड परतवंड म्हणतात ना त्याच्या पुढचे पण जे असतात ना कापर परतवंड ते
हा मग आमचं पणण आता मी तर किती? नातव पतवनन आणि माझं आ बेबी झालय मला पण ते ते पण बघितले त्यांनी म्हणजे किती लगेेते माणसं बघा तसं आजकाल आपल्या जमान्यामध्ये एवढं. कोण राात लाल.
हो आता जी माझी जी मावशीची मुलगी आहे ना. तिचं लग्न लवकर झालेलं होतं ना तर तिची मुलगी आहे ना तिच्या मुलीचं लग्न होऊन तिला मुलगीगेली म्हणजे ति पण मुलं आहेत म्हणजे माझ्या ोबांना त्यांची नात पण बघायला भेटली नाची पण मुली मुी बघायला भेटली आणि मुलीची पण मुलगी म्हणजे काय म्हणायचं ते परतुंड खापर परतुंड वगैरे ते पण त्यांना बघायला भेटलं. आणि अजून पण चांगले आहेत ते धडधा कडक व्यवस्थित चालतात फिरतात आमची मोठी फॅमिली म्हणजे कसं माझ्या आजोबांना चार पाच मुली होत ना.
ह काय तसं माझ्या आई आय आहे ना माझी म्हणजे आमच्याच आय बोलत. ला तिला तर सहा. सात जण आहेत एकूण दोन मामा मला आणि पाच मावच्या म्हणजे माझ्या आई प हम् त्यांची हा त्यां ची मुलं त्यांच्या मुलांची मुलं बापरे खूपच मोठी फॅमिली आहे आमची
हा खूप मोठं कुटुंब असेल हा.
लग्न होणं बाकी आहे तर आम्ही सगळे लहानच आहोत. तरी अजून किती किती जणांचं लग्न बाकी्य आहे त्यांची परत फोर य त ती वेगळी. बापरे खूपच मोठी होईल माझी फॅमिली आणि फॅमिली जास्त मोठ्या एन्जॉय पण करायला भेटतो ना असं म्हणजे एन्ॉइंग फॅ फॅमिली अस तर असं सण वगैरे असला की मज्जा कर म्हणजे मज्जा करता येते. म्हणजे काही सहन असल की एकत्र आलो की कस एन्जॉय करता येतं ना. सन आणि फिरायला पण जाऊ शकतो हा.
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काहीतरी योजना असतात म्हणा किंवा का? मग काहीतरी वेगवेगळे आपण खेळ पण खेळू शकतो किंवा काहीतरी वेगळापणा पण त्याच्यामध्ये येतो
हा ना तस आमच्यामध्ये माझे मावशी म्हणजे काका आहेत ना माझे ते म्हणजे खूप मनोरंजन करतात म्हणजे असं खूप कॉमेडी वगैरे करतात त्यांची एक मज्जा येते जा फार मग ते असले मजा येते फॅमिली मग तेवढा टाइमपास जातो फॅमिली सोबत
अच्छा
आणि हा पहिले कसं सुट्टी पडली की चला मामाकडे मग मामाकडे कसं आखं गाव फिरायचं हो आणि मामाकडे कशी बहुतेकांची ओळख होती ना त्याच्यामुळे आम्ही मंदिरात जायच. खेळायच मस्त विषकामृत लपछपी डपप डपास टपास हा खूप खेळ खेलाय. एवढे जाम मजा करायचं तेव्हा
हा तेच ना तुगर मोबाईल नव्हते त्याच्या सगळे मु
नाही ना तेच ना. पहिलेच्या काळात मोबाईलच नव्हता ना आणि आत्ता ते मोबाईल आलेत म्हणून सगळे लोकं बिझी झालेत तेव्हा काहीच नव्हतं तेव्हा कसं खेळ खेळायचं हा ते लंगडी पाणी ते असं डॉज बॉल खूप खेल खेळायचो लई मज्जा यायची
आणि आता काही मुलं खेळायला तयारच नसतात बाहेर जाऊन
नाही ना त्यांना नुसतं मोबाईल पाहिजे
हम्म आजकाल तीन वर्षाच जरी मूल झालं ना लगे त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो जर बघ नाही कर म्हणजे आपणच त्यांना त्या सवयीला सवयी लावत असतो पण हे चुकीच आहे हा
नाही पण ते खात नसेल तर मग ते द्यायलाच लागतं मला तर द्यायलाच लागतं
म मग तुम्ही तुम्ही आठवा ना आपण लहान होतो आपण खात नव्हतो तर काही आपली आई आपल्याला मोबाईल थोडी ना देत होती ते आपल्याला बाहेर फिरवत होती बाहेर फिरवत फिरवत खायला घालत
हा नाही माझं असं आहे ना कारटून म्हणजे तो बाहेर नाय आले तर कोणी काय दाखवा खाणारच नाही ओरडला ना जरी कोणी तरी काही नाही त्याला
सवय लावलीये आपण आपण कसं असतंय माहिते का ह्या गोष्ट टीला आपणचं कारणीभूत आहोत कारण आपणच त्या मुलांना त्या त्याच्यामध्ये ढकलतो आणि नंतर आपणच ओरडत बसतो की अरे लहान मुलांना मोबाईलची सवय लागली मोबाईल सवय लागली पण तुम्हीच तर देताय ना तो शांत बसावं आपण आपलं काम करावं म्हणून आपणच त्यांना मोबाईल हातात देतो आणि आपणच काहीतरी लावून देतो जेणेकरून ते बघत बसावं किंवा हे म्हणजे त्या गोष्टींचे कसे चांगले चांगली साईड पण आहे त्याची आणि चांगली बाजू आहे तशी वाईट बाजू पण आहे आणि आपण कसं फक्त आपल्या फायद्यासाठी ते करतो पण नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आपली मुलं त्याशिवाय राहतच नाही
हा तेच तर आणि हा एवढा रडतो ना बापरे एवढं हट्टी आहे माझं पोरगा
हा
मज तुम्ही पण मॅरीड आहात
हो हो हो मी मॅरिड आहे
म्हणजे तुम्हाला बेबी वगैरे का आहे?
आहे आहे मला दोन मुलं आहे.
अच्छा मला आता हा मला एकच आहे.
हा पण तेच सांगते ना की मु मुलांना आपण सवयी लावतो ना तर ती सवयी लावनं किंवा न लावनं हे आपलं आपल्याच हातात आहे. आणि हळूहळू जर आपण त्या सवयी बदल्या. होय जी, त्या शाळेत जातात ती मुलं, शाळेत जातात. सातवी आठवी
हा मग मोठे आहेत. तस हा छोटा आहे ना तो पतरंगी आहे. अच्छा, हा छोट आहे त्याच्या मुळ काय, त्याच ऐकाय लागतय जरा. नाही तर मग रडतो खूप.
अच्छा हा, तुम्ही आता त्याला मोबाईल प मोबाईल न देता ना दुसऱ्या काही, खेळ खेळणी वगैरे द्यायची. आणि सवयी लावूच नका, सवयी लावूच नका.
ते त्यावर नाही असं कार्टून जास्त नाही. बाप्पाची गाणी त्याला खूप आवडतात ऐकायला. लावल ना बाप्पाच सॉंग की, तो ऐकणार आणि बाप्पा असा हात वगैरे जोड णार.
हा ते त तस, शिकवा तुम्ही त्याला पण तुम्ही त्याला खेळणी वगैरे द्या. खाऊ चारताना बाहेर वै
हा.. त्याला मी ते एबीसीडीच ते गेम्स आणलेत. तो खेळतो मध्ये मध्ये.
हा ते करायच त्यान काय होईल. मुलांच लक्ष दुसरीकडे घे, हा तेच तेच तेच म्हणते मी. त्याला समजत नाही. म्हणूनच तुम्ही जेव्हा त्याला, कराल ना तर तो हळूहळू त्या गोष्टीकडे म्हणजे, त्याच्याकडे नाही वळणार. दुसऱ्याचं गोष्टींकडे वळेल हा,
तेच नाही त्याला आत्ताच मोबाईल देणार, हा ठीक आहे चला. हा बाय.